हॅलो!
हॅलो! नमस्कार! सर.
नमस्कार! बोला.
काय म्हणताय?
काय नाही आज काय नवीन रेसिपी कुठली.
आज हे करायचं म्हणते आज पनीर भुर्जी करायची म्हणते.
पनीर बुर्जी बर बर, काय काय साहित्य लागतंय काय?
त्याच्यासाठी शंभर ग्राम पनीर लागणार तुम्हाला.
शंभर ग्राम पनीर बरं.
हम् आणि अ तीन कांदे.
तीन कांदे.
टोमॅटो तीन.
टोमॅटो तीन.
हा. आणि आपल्याला मग आपलं घरगुती तिकट आणि ह्याच बाहेरच आपलं बुक्का असतो तो.
चटणीचा?
हा, हे तिखट लागणार, परत हळद लागणार, मीट लागणार हा हळद मीठ परत आलं लसणाची पेस्ट.
बरं!
मिरची एक दोन मिरची लागणार आ
मिरच्या लांबड्या असणार ना.
हा हिरव्या हा हिरव्या लांबड्या नाही घ्यायच्या बारीक चिरून घ्यायच्या चॉप करून. म सर्व सर्वात-सर्वप्रथम कांदा बारीक चिरून घ्यायचा.
त्यात आणखी हे सगळं हे साहि त्य व कांदा, कांद्याचे किती हे घ्यायचे.
तीन कांदे घ्यायचे बारीक चिरून घ्यायचे.
तीन कांदे आल लसुन, ल-लसुणाच्या कुड्या किती घ्यायच्या?
अ आल लसणाच्या कुड्या मं किती दहा लसणाची पाकळी घ्यायची. आणि आल्याचा एक तुकडा घ्यायचा त्याची पेस्ट करायची. आणि टमॅटो तीन ते पण बारीक चॉप करून घ्यायचे.
बर!
कोथिंबीर घ्यायची ती पण बारीक चिरून घ्यायची आणि आणि आपण सुरुवातीला एक पळी तेल घ्यायचं.
एक पळी भागते का तेवढ्यात.
हा भ एक पळी चालते मंग ते एक पळी तेल घ्यायचं अ कडईमध्ये. त्याच्यामध्ये कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा.
परतायचा काय म्हणजे जास्त
हा! हा क-कडईत तेल ओतलं की पहिला थोडस जिरे टाकायचे. आणि कांदा टाकायचा हा मग कांदा लाल परतून घ्यायचा म कांदा लाल झाला की मग थोडस अ लाल झाला की मग आपण टमॅटो टाकायच. म टॅमॅटो हा टॅमॅटो चिरलेले. अ मीडियम साईजमध्ये असं कट करायचं आपण. टमॅटो बारीक चिरून ह ते पण त्याच्यात एड करायच आणि टमॅटो पण पाणी सुटेपर्यंत म्हणजे पाणी आटेपर्यंत हे करायचं भाजून घ्यायचं.
भाजून घ्यायचं बर.
हा आणि नंतर आपल्याला कसं होत ज आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर. टमॅटो कांदा अस वेगवेगळ होणार म्हणून त्यासाठी थिकनेस-थिक. कीनेस जायसाठी आपण काय करायचं? ते साईडला सगळं स एक अ एका साईडला सगळं ते. कडई त हे करून घ्यायचं गोळा करून घ्यायचं हा. आणि त्याच्यातच परत थोडस तेल टाकायच. आणि त्याच्यामध्ये एक चमचा बेसन पीठ टाकायचं.
बेसनपीठ किती घ्यायचं किती प्रमाणात.
एक चमचा आपला टीस्पून असत ना चा पोह्याचा चमचा हा. तेवढं हा तेवढं टाकायचं का तर ते मिळून येण्यासाठी. म ते बे-बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकलं की त्या तेलामध्ये. ते भाजून घ्यायच पूर्ण म. हा म त्या तेलामध्ये भाजलं कि म परत ते कांदा बिंदा हे केलेलं ते एकत्र करायचं.
बरं बर बर बर.
मग ते परत आणि एकत्र करून असं भाजून घ्यायच आणि परत. मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकायची. हिरवी मिरची हा हिरवी मिरची टाकायची. परत लसणाची पेस्ट टाकायची. हा टाका परत ते सगळ हे करून घ्या. आणि मग त्याच्यामध्ये काय करायचं एक धन्याची पोड टाकायची.
धनेजपूड किती टाकण टाकावं लागणार.
एक चमचा एक चमचा धनची पोड टाकायची आणि. हा आणि त्याच्यामध्ये. आपल्या गरम मसाला आहे त्याची एक चमचा पुड टाकायची.
गरम मसाला म्हणजे कुठं म्हणजे. तयार केलेला.
तयार तयार तयार मिळतो की.
तयार मिळतो बरं बरं.
हा ते तो पण छोटासा हा तो पण छोटा . तयार मसाला धन्याची गरम मसाल्याची पूड टाकायची. आणि पनीर. पनीर भुर्जीचे पण मसाला मिळतो पनीरचा मसाला मिळतो. तो ही त्याच्यामध्ये ऍड करायचा.
पनीर मसाला ऍड करायचा परत गरम मसाला ऍड करायचा ना.
हा आणि धन्याची पूड ऍड करायची आणि ते परत सगळ एकत एक.
एक एक चमचाच घालायच ना सगळं.
एक एक चमचा घालायचा आणि ते परत. सगळं मिश्रण एकसारखं ढवळ राहायचं आणि थोडंसं पाणी टाकायच ती ग्रेव्ही कांदा आणि टमॅटो. शिजून निघाव म्हणून थोडंस पाणी. पाणी आपण ते ग्रेवी शिजण्यासाठी. मग एक ग्लास पाणी टाकायच.
एक ग्लास पाणी बरं.
मग ते कांदा पूर्ण विरगळला जातो म्हणजे ग्रेवही तयार होते. मग त्याच्यानंतर काय करायचं की आपल्याला म्हणजे आता आपल्याला. ते आटलं की मग परत काय करायचं एक अर् अर्धा ग्लास परत पाणी टाकायचं. आणि जे आपलं पनीर आहे ते पनीर कट करून एकदम बारीक बारीक पीस करून घ्याच.
किती साधारणतः किती एका ह्याच्यात किती पण .
एक एक इंच. एक एक इंचाची पिस हे करायचे आणि ते. ते कसं करायचं पूर्ण तसेच पीस टाकायचे नाहीत. ते आपल्या हाताने असं दाबायचे पिस.
त्यातलं ते पाणी काढायचं का.
नाही नाही म्हणजे कसं ते दाबलं की ते चपटे बिपटे होतात म्हणजे वेगवेगळे . आकार होतात त्याचे तयार मग ते तस हे करून तुकडे करून. मग ते परत त्या ग्रेव्हीमध्ये टाकायचे आणि परत एकसारखं ते हे करायचं हलवायचं. हलवलं की परत थोडं हा पनीर शिजत लगेच मग आणि थोडस हलवलं कि म त्याच्यामध्ये आणखी थोड पाणी घालायचं अगदी एक अर्धी वाटी पाणी घालायचं आणि ते पूर्ण सगळं मिक्स होईपर्यंत हलवायचं आणि थोडस वरती हा हे डिश झाकून थोडस वाफे वरती ते शिजवून घ्यायचं शिजतं पटकन एक पंधरा मिनिटात पंधरा मिनिटात शिजत ते कारण ऑलरेडी आपली ग्रेवी हा ऑलरेडी आपली ती ग्रेवी शिजलेली असते ना
हा हा हा
आणि मग नंतर मग कोथिंबीर वरन गार्निशिंग करून घ्यायचं आणि परत मग सगळं एकदा मिक्स करून आणखीने एक थोडस पाच मिनिटं वाफ द्यायची आणि बंद करायच.
पण ते मी काय म्हणतोय जर ते टमॅटोची जी आपण ग्रेव्ही करणार आहे का नाही
हम्म.
ते टॅमॅटोची ग्रेव्ही जी आहे ते किती प म्हणजे टॅमॅटो टाकल्यानंतर आणि जरा चंटणी किंवा बुक्का असं टाकल्यानंतर
दोन्ही पण ते एक-एक चमचा चटणी एक चमचा भुका असं टाकायचं म्हणजे का तर त्यांनी कलर पण येतो बुक्याने आणि चटणीने कस फ्लेवर आपल्या अ छान येतो त्याचा
थोडसं कसं होत पनीरमुळे जरा थोडसं गोड लागतं पण ते स्पायसी तर तिकखट बनवण्यासाठी ह्या गोष्टी केल्या जात
हा तेच कि मग आपण त्याच्यात मिरची ऍड केली ना ि मिरची बारीक चिरून टाकलेली. नाही नाही नाही हे प पनीरची भूरजी आहे आपण ही नुसती केलेली. हा तशा प्रकारे पनीरची भुर्जी आणि कस एक चमचा आपल घरगुती तिकट घातलेला असत आणि बाहेरच जे आपल्या कलर साठी आपण एक चमचा घातलेला असतं त्यामुळे त्या त्याच्या हनी थिकनेस जास्त येतो तिखट लागतं ते मग
तिकट लागत पण ते अ त्या पनीर मुळ थोडस जरा थोडस गोड लागत असणार चांगलं लागत असणार ते
हो हो हो जरा अस चव थोडीशी वेगळीच येते आणि तिखट मग त्याच्यात कसं आपण तिखट मीठ घातल्यामु ते सगळं एकसारखं असं हे मिळून येतं ते
बरबर साधारणत त हे किती शिजवायचं हे किती टायमिंग त्याला
पंधरा मिनिटात ते होऊन जातं पंधरा मिनिटात ते हा पंधरा मिनिटात ते बनून जात आनी त्यामुळे
हे जे सर्व का म्हणजे आपण तुम्ही जे आता सांगितले ते खात असताना कशाबद्दल कशाबरोबर खायचं
तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता नान बरोबर खाऊ शकता.
हा परत तुमचं रोटी बरोबर
हा पुरी बरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्ही.
बरं पुरी रोटी परत बा तुमचं चपाती असं नान असं खाऊ शकत सगळं. बर, बर. आणि आता, हेच्यात, हेच्यात. तर ह्या बुर्जीमध्ये आणि कुठल्या, कुठल्या प्रकार करता येते हेज्यात? पनीर बुर्जीत आणि वेगळं, वेगळं कुठलं -कुठलं अजून काय करता येत?
म ह्या प्रकारे तुम्ही अंड्याची बुर्जी करू शकता.
म्हणजे पनीर घालून?
नाही, नाही, नाही नुसत अंड घालून, पनीरच्या ऐवजी अंड घालायचं.
बरं, बरं.
अंड कसं त्या मस् ग्रेवमध्ये अंड फोडून घालायचं आणि ते एकसारखं हलवायचं, म्हणजे ते मग पनीर सारखं आपलं ते बारीक- बारीक चोक होऊन जातात.
बरं, बर म्हणजे अ, जे अंडी खात नाहीत त्यांच्यासाठी पनीर बुर्जी करता येते अंड्यासारखी, पण ते अंड्यासारखीच लागणार ना परत.
हो, हो, हो.
बरोबर हाय, म, जे ज्यांना बाबा अंडी खाया, खाता येत नाहीत. आणि आणं
जे व्हेज, व्हेजवाले आहेत, जे नॉन व्हेजवाले आहेत.
ह, व्हेज वाल्यांसाठी, व्हेज वाल्यांसाठी पनी अ, तुमचं, पनीर बुर्जी आणि नॉन व्हेजवाल्यांसाठी अ, अंड्याची बुर्जी, बरोबर हाय अंडा बुर्जी. चांगलं आहे की, हिया गोष्टी म्हणजे नवीनच काय -काय
ह, आणि कसं होतय अचानक आपल्यात कोण पाहुणे आले. तर मग आपण करायचं काय, पटकन होणार हा, पटकन होणारी ही रेसिपी त्यामुळे पटकन आपण पनीर भुर्जी करू शकतो, कारण पनीर आपल्याला पटकन म्हणजे आपल्या घरी असतं ते आपण किवा बाहेरने लगेच घेऊन आणून बनवू शकतो ते, पंधरा मिनिटात हे होऊन जात. हा, पनीर बुर्जी.
आता हेच्याबरोबर ते अ, आपण हे, क टोटल. हे साधारणता किती लोकांसाठी किती प्रमाण आहे, काय कसं?
आता हे शंभर ग्रॅम आपण पनीर आणले, की त्याच्यामध्ये आपण कांदा, टमॅटो ऍड करतो, त्यामुळे हे चार लोकांना पुरेस होतं. हा, चार लोक जेवू शकतात, जेवू शकतात.
बरं आणि अ, त्या प्रमाणात मक, तुम्ही किती लोकांना करणार आहे त्या प्रमाणात ते करायचं असं.
हा करायच, आपण तुम्ही वाढवू शकता, परत त्याच्यामध्ये आणि
म्हणजे शंभर ग्रमध्ये चांगलं म्हणजे, बा, ब, बऱ्यापैकी चार लोक म्हणजे भरपूर झालं.
हा चार लोक जेवून उठतात, हो, हो, हो, हो, हो, हो.
चालतय, चालतय, चालतय. तुम्ही सांगितलेली ब, ब रेसिपी ती लिहून घेतली आम्ही सगळी.
हो, हो, हो घ्या की घ्या.
चालेल, च
आणि बनवून बघा, कशी वाटते तुम्हाला. चालेल, चालेल.